हा
हा बोल
हा बोल
काय कराय गेलतीस मगाशी.
अ गेलो नाही आलो इकडं भारती हॉस्पिटल ला चाललोय गं ते ब्लड सॅम पल घेऊन जायचं ना तिकडं यशांच
हां हां भार आहे तुझं का काम करत करत कॉल करालेस
थांबु नये म्हणून कॉल केला गं
हा हा
तसं असं काय काम एवढं नसतयस आम्हाला ट्रायल असत्यात गं ते नुसतं त्यांना पेशंटला नुस त औषधे नवीन औषध आलेला असते ते द्यायचं असते त्यांना आणि त्याचा काय इफेक्ट होतो त्यांच्यावरती चेक करायं असतय
होय
हम बाकी एवढं काय नसतं म्हणजे टेस्ट करून घ्यावे लागतात एवढंच बाकीच ते सलाईन लावणं इंजेक्शन देण सगळं ते औषध ते देणं ते सगळं नर्स च काम असत सिस्टर असतात ना हॉस्पिटलमध्ये त्या
हा तेन त्यांच्यात वेगळ असत आओ
हा त्यांच्या त्यांचा स्टाफ असतोस ना हॉस्पिटलचा तिथं सर्व सिस तर ते त्या करतात बाकी आम्हाला फक्त काय रिपोर्ट ठेवावा लागते की किती औषध दिलं केवढं द्याय इथं अजुन हे सगळ कराव लागते
निवांत तसल म एवढं काय म्हणजे लोडते नसेल
पेशंट आता एकच परवा आले दोन तीन दिवस झालं एकच पेशंट अजून निमोनिया पेशंट नही आलेले हेत
हम्म हम्म हम् म्हणजे बा बार काय काय दवाखाना
नाही आहे की म्हणजे खूप जुन आहे दवाखाना पलंगी हॉस्पिटल म्हणून आहे खूप जय
हम हमोन ला चारास फोन लाव
खर ह्या पेशंट भरपूर येतात का खरं आम्हाला निमोनियाच पाहिजेत ना निमोनियावर ट्राय चालाय का म
ह
हा दुसरे पेशंट चालत नाही निमोनिया ट्रायल चाला त्या पण निमोनियाचेच लागतात पेशंट
आसानी असते त्याला
होय ते कस कालावधी नस र ते हे कयला असेल ग त्या त त्या आजारातच स्पेशल लागतेय आम्हा पण त्याचीच औषध आलेली असतात ना बाकी नक् चालत
होय
कंपनीकडून ज औषध जे आले ते त्याला केस द्यायला लागतील
हम्म हम्म हा
एवटं लवकर होत नाही इंटर्नशिप चालू करते आ यावेळी प लवकर दिलात इंटर्नशिप कसं काय कोणाष्टोक नशिबच बनायचं आमचं कारण तीन महिने लेक्चर झाल्याशावा इंटर्नशिप देत नाही आमचा अजून लेक्चर आत्ता लेक्चर चाल झाले मागच्या महिन्या आता दो तीन लेक्चर अच् झाले फक्त लगेच इंटर्नशिप पण दिली आहे लेट
लेक्चर पण असत त तिचं
हो लेक्चर कायदा संडेला असते सोड फक्त
हा हम
संडेला दिवसभर पूर्ण लेक्चर असते आठवडाभर काय नसते मग आठडाभर इकडं दिवसभर यायला लागते आला
हा बारे
त्या मग सहा महिन्याचा कोर्स तीन महिन्याचा होतय तीन चार महिन
ते बरं आहे तिकडं लवकर झालेलंच बरं आहे
होय तेवढं झालं की मग काय अनेक दोन तीन महिने एक्सपिरियन्स घ्यायचा पेरोोल वरती घेतात ना तीन महिने इंटनट झाल्यांतर मग ते झालं सहा महिने एक्सपिरियन्स झाला की मग जॉब साठी बघायचं इंटरव्ह्यू द्य चालू करायच
हो म्हणजे तिथलं सोडून दुसरीकडे जॉबला डायरेक्ट
नाही नाही इथं जॉब नसतेच गी तर आम्ही शिकण्यासाठी येतोय फक्त शिकण्यासाठी
हा हा सगळी शिकणारीच असते त तिथं
हा म्हणजे आ सध्या तर मी एकटीच आहे माझ्यासोबत एक सर आहे आ दवंच आहे बागी कोण नाहीयेत ते सर मला सांगतोात सगळं कस त्यां करायचं ते सिनियर आहेत ना त्यामुळं त्यांना माहिती आहे सगळं त्यांना अनुभव आहे सगळ्याचा
हम् मग नेमक म्हणजे कसला कोर्स क अस
अऍडव्हान्स डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च असा कोर्सचं नाव आहेेत
हा हा म्हणजे ककडनं कॉलेज कडनं काय
नाही नाही एमला हा पुण्याला मी ऍडमिशन घेतले त्या कोर्स साठी अ हझालाफ क्लिनिकल रिसर्च म्हणून एक हॉस्पिटल आहेला पुण्याला मत तिथं मी ऍडमिशन घेतले तिथून सगळं इकडे चालू आहे ते तिकडं जाऊन राहण खाण पिण्या जा हे होत नाही परवडत नाही ना ते
होय परवडत नाही तिकडें
केवढं महागा आहे सगळंच खायचं देण राहण देण केवढं हे आहे
होय सगळं त्यातच जातय पेमेंट
हा म्हणून मी मग ऑनलाईन लेक्चर घ करतो म्हणलं ऑनलाईन लेक्चर घेतले आणि इंटर्नशिप पण मग इकडे सांगलीला माग सांगली किंवा कोल्हापूर सांगितली दिला मग तिने चांगली दिली मग सांगली मला बरपूच बरच पडते ना हे जायला
होर
दारात बस मिळ त्या्या उतरते मी दारातच
होय ते म्हणजे कुणाची बस
सांगलीची बस पकडायला लागते ना मला
हा हा हा मला वाटलं काय त्यांची बस वगैरे असते इकडं काय
सांगलीची बस मी आपल्या ह्याच्यात महामंडळने येतोय पण सांगलीची बस कसं आमच्या इथे दारात थांबते नास नाक्यावरती
हा हा हा
त्यामुळं काय एवढं वाटत नाही जाताने बी नाक्याव न जाते उत्तर तेी ना्या मग स्टँडला जायच परत उल म्हणजे उलट हे करा लागत
लागजने डयरक्ट
हा डायरेक्ट स्टँड वर येऊन उतरलं की सांगलायच्या तिथनं एक पाच दोन पाच मिनटाचं रस्त आहे फक्त चालत आहे ना लगेच हॉस्पिटल आहे ते ललाम नाही
हो चांगलं आहे
कोल्हापूरला मिळाला अस तर म हाल झाला असतो तीन चार बस बदून जायला लागते
ला पूर्वस पकडा पाहिजे. आणि काय म? कायते. हॅलो.
सहा मिनिटं झाल्यात.
होय. एका एका एका व्यक्तीवर आपण फक्त तीन तीन वेळा काय चार वेळाच कॉल करू शकतोय.
होय पण माझं कसं झालंय म्हणजे पहिला आपला कॉल झाला किती कमी वेळचा झाला नाही वेळ झाल्या नाही आणि दुसरा कॉल तिसरा कॉल मी माझ्याकडनं डिस्कनेक्ट झाला म्हणून तुझ्याकडें चालू होता खरं माझ्याकडून डिस्कनेक्ट झालता. आणि मी दोन वेळ तुला लावला परत. पण ते एक बीजी उचलल्या गत आस झाल आणि ते सबमिट झालं ते टास्क म्हणजे विदाऊट बोलताच सबमिट झाल आणि ते दोन टास्क ते हा. दोन तास तर चेकिंगला पडलात म्हणजे असं झालय.
होय. मी आता पण म मगाशी लावलेलो कणी तुला माझ पण तसच झालं.
हा ते रिफ्रेश करून पण माझ होईन झालय सरळ आणि आता मगा आपला कॉल झालाब तो बरोबर केशन झालाय.
हा म त्याच्यान तोय कॉल सबमिट झाल्यावर तुला तिथं खाली क्वेशन आली नाहीत.
नाही.
मला पहिल्या टाइमला क्वेश्चन आलतीत.
मेबी मला आता तर काय क्वेशचन आले नाहीत तिथं.
हम्म हम्म.
आता मगाशी आपलं दहा मिनिट होऊन गेला कॉल झाला ना तो झाला व्यवस्थित सबमिट.
माझा कितवा कॉल पडला ब यो सहवा पड
तुझ पाच कॉल झाले असतील कि म तरी पण कस काय चालतय.
पाच कॉल म्हणजे त्या पल्लवी सोबत दोन कॉल केलत आणि सानिक सोबत दोन असं काय तर केलत मी.
हा म ते चार माझ्या बरोबर दुसरा चालू आहे म्हणल्या वर सहावा म्हणजे तेच विचाराय लागलोय ग कारण माझ तर आता माझा पाचवा हा कॉल होणार म्हणजे ते बाधीचे चुकून हे झालेले आहेत सबमिट झालेले आहेत. चेकिंगला पडल्यात आणि आता हा पाचवा शेवटच पाचवा दाखवायलावला टास्क मध्ये त्या.
होय. म्हणजे मी आता तुझ्यासोबतचा हा माझा पहिला कॉल हाय.
एक मिनिट कॉल याला.
हा.
हॅलो.
हॅलो झालय दहा मिनटं.
हा कट कर मग झाला असेल तर.
हा.